हॅलो!
बोल की,
काय करायलास?
काय करू? बसलोय बग.
बसलायस होय?
हम्म.
हम्म हम्म.
जेवलीस?
जेवलो की, तू?
जेवलो बग आताच.
अगं कॉल लावाय लागलोय लागनाच झालाय याच्यावरून, मला वाटलं ते काय माहितीय, हा तर नंबर वेगळा आहे म्हंटलं. आणि ह्याच्यावरून तर लागतय का बघू म्हटलं, त्या आधीच्या नंबरवरून लागत नाही ना. तर ह्याच्यावरून पण लाग ना, किती उशीर झालं हे कराय लागलोय आणि आत्ता लागला. पाऊस आहे बग, चालुय पाऊस इकड. सारखा, आता बाहेर बसलोय आम्ही. मैत्रिणीला सुट्टी आहे का? म तिच्यासोबत बसलोया. होय बई, कधी तरी आता सुट्ट्या असल्यावर कधीतरी येत्यात बाहेर, नाही तर काय आता एकटाच असतय रोज तसच बसायला लागत एकट- एकट. तू काय करायलास?
काय नाही.
हम्म हम्म.
बसलो मी पण, आत्ताच जेवलो जस्ट.
हम्म हम्म. आणिक? काय नाही बग, नाही ग. कॉल तेन काय केलं नाही, अग ते तलाठी च्या हे सुटल्यात ना जागा आता निघणार आहेता.
हम्म हम्म, मग काय फॉम भरणारयस?
अगं परवा कनाय आमचा दादा सांगत होता, जास्त जागा निघल्यात त्याच्या.
हम हम हम.
जास्त यता जागा निघलेल्या आणि त्याच्यासाठी काहीतरी आटाय म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे कंप्लीट, कोणत्या पण हिच्यातला असून दे.
हां, आणि?
आणि काय नाही मग, त्याच जास्त किती आमच्या कास्ट मध्ये किती तीनशे रुपय तशी आहेया, आणि ओपन मध्ये, नाही नाही नाही चारशे आहेया. बस कायच नाही. हुं. मग खरं मी त्याला, तो मला माझ्या पाठीमाग लागलेला ग.
हा हा.
कि भर म्हणून सांग. भर भरायचं असलं, तर सांग माझा मित्र हाया. भरतोय तो. फक्त इथन डॉक्युमेंट आपण पाठवूया त्याला. मी म्हंटलं सगळं खराय म्हटलं दाद्या, खरं म्हंटलं मी जॉब साठी पण राहिलोय त्यासाठी म्हटलं त्या आमाचा रिझल्ट लावण झाल्यात, आमला सर्टिफिकेट देईना झाल्यात म्हणून.
होय.
त्यासाठी थांबलोय म्हटल.
पाठवलय नव काय आज ग्रुपला.
काय पाठवलय?
कायतर पाठवलय ते अ याच ग, आपलं रिझल्ट लागल नाहीत ना म्हणून
होय काय, मी नाही बघायला. मला नाही नाही मी काय बघा तेच. याला पाहिजे ग, रिझल्ट हेणि देना झाल्यात, म आसच सगळं जाणार हातात न. आसतं तर, मी भरला असता काय नाही, फॉर्म भरणार होतो तलाटीचा.
म.
खर आता तर डिग्रीचच आणि पाच तारखेपर्यंत काय तर त्याची लास्ट डेट हाया.
हुं.
सेलिंग वन.
उपयोग नाही म. काय लगेच आता कसं मि मिळाल नाही का? आपण भरलंय सोड.
हुं. तेच की, त्यासाठीच आगं सगळं भरलंय की. खरं, रिझल्ट नको व्हय.
कशात आडाकलंय, मला तेच काय कळना.
से आठव्या सेंमचा हाय तर, रिझल्ट रिझल्ट तर लावायचा ग, सर्टिफिकेट नंतर न द्यायची होती.
अठव्या सेमचा डायरेक्ट हे देणार का? आता यांच्या बरोबर लागणार, आता कसं देणार सांग. आता आठव्या सेमचा रिझल्ट कधी लागणार माहित हाय आपला
हू.
आता आता एक्झाम झाली ना पोरांची असती
म अजून मग पुढल्या महिन्यात लावत्यात का काय?
मग त्या तीन इयर बरोबर आपला रिझल्टस लावणार. अजून दोन महिन्यांन लाव
हू हुं. पाऊस काय थांब ना झालाय बाई इकडं. सकाळ पा सारखं लागा तिकड हाय का नाही पाऊस
ऊन पडलं ऊन.
हॅलो, ऊन पडलय.
ऊन हाय ग. पाऊस नाही.
हा हा. तेच म्हटलं, ते तलाठीच्या त्या जागा निघल्याता म्हणून म्हटलं तुला सांगूया.
हां हां-
टि व्ही बघत्यास काय माघ?
टि व्ही वय, नाही. टी व्ही नाही ग ते मैत्रीण तिथ लेक्चर करत बसल्या-
हां हां आवाज आला -
ती कपड्याच्या दुकानात हायनायी. पॅन्टालाॅन्जला ब्रँड ला- आवाज ये ना झालाय तुझा-
बोल-
हुं ते त्यांचं काय काय असतंय बाय असाइनमेंट- तेन देत्यात त्यांनास नी मग ते करत बसल्या-
हां हां - बरयं की- वर्क फाॅर्म होम.
होय, वर्क फ्रॉम होम.
पेमेंट कितीसं?
वर्क फ्रॉम होम नाही सोड ते काय त्यांच- त्यांना ते रोजचं काय ते तिचं आसतय बायते आता कसं- ते ब्रँड त्यांचं मोठं असं दुकान आहे ग कोल्हापुरातची कशी- तिथे मोठे मोठीे दुकान नसतयं हां टास्क तेन आस म्हणजे हे असतयं- लेक्चर्स वगैरे असत्यात इन्फॉर्मेशन देतात गं त्यांना- सगळ्याची असं-
हां हां हां-
पेमेंट वय तिला असलं की एक वीसहजार-
भारीयें की मग.
परमनंट ती होय. आधी अग ती आता झालं लय वर्ष झालं करत्या काम-
मग पेमेंट काय एवढं कमी?
लय वर्ष म्हणजे किती दोन- तीन तीन वर्ष दोन वर्ष झाल असतील फक्त- वीस लय झालं बाळ हिकडच, आत्ता झालंय सोड- ते आता त्यांच आधी त्यांच असं एवढ हे नव्हतं ग ते आता त्यांच- जे हे म्हणजे मोठी झालेय दुकान काय म्हणत्यात त्याला-
ब्रँड-
हुं जुडओ वानी-
हुं तेच तर ब्रँड-
हुं- काय नाय बघ-
कंटाळा आलाया- मला वाटलं झोपल्यास का काय आता काय माहित-
नाही, झोपत कुठं झोपणारच होतो- अं ही आज घरात होती ना काल म परवा दिवशी म्हंटलेली- कि उद्या हाय घरात म्हणून- आ.
हां हां.
म्हटलं तिजी तब्येत पण बर नाही बरं नाही वाटण झाले वाटल तिला ताप तेन आलाय.
हम् हम.
आलतत. ह अगं मी आसच आलतो मग ही झोप लेली म्हणून ती बर वाटना झालय.
ह ह.
काम आवरलीत आणि आलो.
हां हां म लवकर आलिय असात?
हम्म काय काम आवरतेय.
का?
मया नसतंय सोड जास्त काय आता दलाप तेवढं जरासं करायचंय ब.
ते ना आधीच भाऊ म्हणतोय जेवण करत
नहि होय त्याच काय. साय घेतीस नंतर ना आम्हालाच करायचंय आता तेवढं जरा निवांत.
होय.
आ न तेच आहे आता आयुष्यभर तेच करायचं आहे जेवण.
होयचं का म. तुम्ही का?
आणि काय नाही ब निवांत हे.
ह ह. तिला म्हणलो ना मगाशी जाणार होतो.
हा हा.
कंपनीत ते नाही म्हणले बाई.
काय न्हवच.
हा इतला दादा आहे ग तिकडं राहायला
हां हां.
मग त्याला म्हणलं की बघ म्हणून तिथ कंपनित व्हॅकन्सी आली असली तर सांग म्हणून मग तो म्हणला की जाऊन तिथं विचारतो म्हणून.
थड थड हा हा.
असं झालं म्हनल राहुंदे जायचं कंटाळा आलाय जायचा. खरं आज ऊन होत आज जायला पाहिजेल होत पाऊस असला मग जायला नको वाटतंय.
म जाऊन येचील कणी विचार.
अगं एवढं लांब नुसतं विचाराय जायचं पैसे फुकटच.
किती रुपयाच आहेत तखट आहे तिकीट आहे तिकडं?
सत्तर रुपये.
एवढं सत्तर रुपये? आणि तू रोज क्लासला जातेस ते?
दहा रुपये अह.
दहा रुपये वय तेे काय जवळ आहे वाटेल मग हा हा. नाही तर एवढं सत्तर रुपये मग काही परवडत नाही बाई.
हम्मं. आणिे?
आणि कायं कायं नाहीं निवांत आम्हीं. आमलां कायं सांगा कामं नाहीं कायं नाहीं.
कायं तरं करतं जां.
कायं मामाचां मुलंगा पणं गेलांय कायं गमेना झाले बाई घरांत.
होयं कधीं गेलां
गेलां की कांल कांल घालवलं गं त्यांला किती ऊशिर माहिती कांल लंय टाईम झालां कांल आम्हांला
लंय कायं कायं खां करूंन दिल्यांय शटतं
हं तेचं की त्यांतचं वेळं गेलांय सगळां हां रात्री भांडी पडलीत नंतर नां ढीगभरं
मंग
वड्यां गेल्यां ते छोले केले चपात्यां केल्यां वीस तिकडं दहा तिकडं दहा थोरल्यां मामालां दहा धाकट्यां मामालां दहा चं हो आळूंच्या वड्यां पणं वीस दिल्यां इकडं दहा तिकडं दहा
भारी आहे की
सगळं सेपरेट सेपरेट आंग आम्हांला कायं म्हणणांर त्यांनां दिले तरं आम्हांला दिली नाहीं खांतात गं ती आवडी नां असं दिलं हे केलं की
हां हां
मंग ते दिलं त्यांनास मं खिर आणी करांयची होती ते तो लागंला गडबड करायलां नाहीं बाई खिरबीर कायं नको हां एवढं दे जातो मलां जाऊंन पाणी आणि भरांयचां आहे
मंग किती किती तुंस तिलांपासून आलीस कां
होयं पारंस चं गेलं तां तावडेवाडिलां सोडांयला
हां
मंग तिथंन मंग गेलां तो बसं लां
मोबाईल कोणं बघते?
मोबाईल तेचं कि ती बघतं बसलीयां हो बाबां
अवघडं आहे कामं करतां की मोबाईल बघते
आंता बंद केली हां माणूंस चांगला आहे नैवेद्यासाठी
हम्मं चालतंय
तुझं कायं झालं मंग पप्पांस मी सांगितलेचं की नाहींस
कायं गं
तेचं तूं कांल म्हणतं होती कायं कायं
हम्मं बरं आहे बाई
तेचं मी म्हटलं
कायं
रात्री मलां अगं कायं तुझं कॉल किती येऊंन गेलं मलां कायं कळणां चं हां
कुठलं कायं
हम्म हम हम्म हम्म काय म्हटलीस?
तु येशील म्हणून म्हणल ग. हॅलो
हम्म